जायचं होतं म्हणजे तर काय किंवा तू कशी करते. तेस. तंकराय पहिला तूस सांगशील तुझस किन केअर कस असतेय म्हणजे तु काय यूज करतेस. कस युज करतेस कारण माझ्या तोंडावर खूप पिंपल्स आलेले आहेत माझी त्वचा ना स्की किन हाय ना हा माझी स त्वचा ना अस खूप ड्राय पडत ताही त्यामुळ
मग काय सांगतेस म्हणजे काय करावं प्रथम. ल्या असून
हा सकाळी उठल्यापासून काय करायचं माहितीय का आता म्हणजे म्हणलीस ना की माझी त्वचा ड्राय हाय म्हणजे ट्राय पडते म्हणजे म तुझं ऑलरेडी अ स्ट्रिकच स्ट्रेक्च पिकचर कसा आहे म्हणजे पूर्ण ड्राय आहे काय कॉम्बिनेशन आहे काय ऑइली पण आहे तेलकट त्वचा आहे.
नाही नाही पूर्ण पूर्ण पूर्ण ड्राय स्किन आहे आणि असं सेनसिटिव्ह आहे आणि त्वचा देखील अशी सहील पडत आहे आणि त्वचेवर पिंपल्स वगैरे आहेत तर तू थोडं पार्लर वगैरे केलेली आहेस डॉक्टरांच्या कॉनट्याकट मध्ये पण आहेस तर म्हणून म्हणते की तू - - थोडे स्किन केअर बी विचारूया आणि मग माझ काय चुकतय माझ पण तुझ्या सोबत डिस्क्शन करूया सो म्हणून तुला कॉल केलेला.
हो हो नक्कीच मी तुला काही मार्गदर्शन म्हणजे काही टिप्स सांगिन. त्या तू फॉलो कर फक्त आता त्वचा ड्राईव्ह पडते त्यायाच मी त्वचेला पण हायड्रेट करण करजेच आहे त्वचा ड्राय पड म्हणे काय त्याला पाणे. इहायड्रेशनची फार गरज आहे म्हणून ते ड्राय पडतीया. आता एक तर तु तुझ्या डाईटमध्ये म्हणजे स्किन ला फक्त लावण्यावरून किंवा काहीतरी आपण लावलं मग आपली स्किन असं व्यवस्थित नॉर्मल होईल असं असं काहीच नसत तुझं तुझ सगळं जे म्हणजे त्वचेच जे संबंधित आहे ना ते तुझ्या पचना - - चालू होतय तुझ तर तुझ पचन व्यवस्था सगळी व्यवस्थीत असेल तर तुला कुठलेही पिंपल्स तुझा चेहरा एकदम तजेलदार दिसेल त्या साठी तु तुझ्या पहिला पचन संस्थेकड व्यवस्थीत लक्ष दे तुझ्या खाण्यापिण्याच्या सवयी परत झोपण्याच टाईम उ - - उठण्याच टाईम सगळ एकदा फिक्स कर. ह्याच टायमिंग ला झोपायच जास्त मोबाईल बगायचा नाही. किंवा आणि सकाळी लवकर उठायचं, योगा करायचा मेडिटेशन कर. त्याच्यामुळे पण फार फरक पडतोय आणि जेवड होईल तीन ते तीन ते चार लिटर पाणी तुला प्यायलाच लागणार, म्हणजे पाण्याची श्य म्हणजे हे वाढव जास्त पाणी पी. काय आणि त्याच्या आता हे झालं फक्त नॉर्मल आणि खाण्यापिण्यामध्ये पण पूर्ण तो पी जा बर्गर वगैरे असल टाळायचं, यातू असल काही खाऊ नकोस. बाहेरच. ति पूर्णटाळ ए ह जास्तीत जास्त आहारामध्ये तू पालेभाज्यांचा समावेश कर, नाही जे आणि फळ फळभाज्या, पालेभाज्या फळ आणि हिरव्या पालेभाजा म्हण किंवा असं जे सात्विक आहार असा घे. आणि नॉनव्हेज प्रमाण अस ान तू नॉनव्हेज खात असतील तर नॉनव्हेज प्रमाण पण तुझं कमी कर आणि मसालेदार तेलकट, तिखट, जास्त आंबट असं एकच जास्त वर भर द्यायचा नाही स तुलित आहार करायचा, जास्त मसालेदार तेल हा ना पूर्ण टाळ म्हणजे तळलेले पदार्थ, ते खाऊ नकोस पॅकेट फूड बंद कर, कोल्ड्रिंक्स बंद कर, कोल्ड ड्रिंक्सच्या ऐवजी तू नारळ पाणी पी. बर त पॅकेट फूड च्या ऐव ते तू घरात मखाने वगैरे असतात ना ते खा चालेल. हां म्हणजे तुझी बॅलन्स कर असं बॉडी आणि मग त्याच्यामुळे तुला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि राहिला विषय स्किन केअरचा म्हणजे आपण काहीतरी लावण्याचा तर तुला सांगते, काय करायचं, जास्त मी बाहेरच काही वापरत नाही म्हणजे घरी घरचच वापरते मी घरीच अ फेशियल बेशियल म्हणजे बाहेरच्या अ तुबांमध्ये म्हण किंवा प्रोडक्ट मधे बाहेरच्या फार केमिक काल असते, आणि ते त्वचेला आपल्या हानि असते जास्त प्रमाणात पण अ क्रीम्स वगैरे लावणं ते बरोबर नाहीये आपल्या त्वचेसा कॅन्सर सारखे आजार होतात पीकल्स मुळ त्यामुळे आपण जितकं शक्य होईल तितकं बाहेरच्या क्रीमा म्हण किंवा फेशियल्स वगैरे टाळायच, आता एखादी क्रीम निघलेली मध्ये माहिते तुला? अ ती क्रीम लावल्यानं गोरी गोरं होत होता म्हणा म्हणजे मी न्यूज ला ऐकलेली. आणि गोरं व्हायच्या नादात लोकांनी ती खरेदी केली आणि त्याचा साइड इफेक्ट त्यांच्या डायरेक्ट किडनीवर झाला. कीती तर ब आप पण म्हणजे तरुण मुलींची किडन्या फेल झाल्या, मग ती क्रीम म्हणजे इतपत कितीला पडली बघ? तुम्ही गोर व्हायला जातोय म्हणजे आपला जो स्किन टोन आहे ना तो स्किन टोन खलास - पण जो देवाना आपल्याला निसर्गान दिलय, तेच आपण युनिक असतोय त्यामध्ये आणि त्याच कलर बरोबर त्याच स्किन टोन बरोबर आपण कॉन्फिडंटली राहिला शिकायला पाहिजे असं माझं मत आहे, यामध्ये सौंदर्य आहे जास्त.
हो अगदी बरोबर पण मला आधी ते नाही लाईफ मध्ये असं म्हण त्यात किस स्किन केअर करणे इम्पॉर्टंट आहे कारण जी स्कीन दिलेली आहे. त्याची केअर कर ही देखील इम्पॉर्टंट, हा तर मी ना सकाळी तुला सांगते ऐका हा मी सकाळी ना पाहिला तर फेस वॉश करते, कारण फेस वॉश ने म्हणजे सौम्य फेस वॉश वाप वापरते कारण माझी स्किन सेंटि सेन्सेसिव्ह देखील आहे. तुला बोललेली आहे की सेनसिटिव्ह स्किन साठी देखील सौम्य हा एकदम सौम्य फेसवॉशने फेसवॉश करते पहिला मी सोप युज करत होते.
हा सोप नाही यूज करा स्वपन काय होतय पूर्ण ड्राय होत्या स्किन.
ओके. तर मग मी आता फेसवॉश यूज करते. फेशवॉशनी फेस अ म्हणजे वॉश केल असेल फेसवॉश केल्यानंतर मग मी नंतर मला अस सांगितलं की कोणही ऋतू अस दे पण आपण आपण काय म्हणतो सनस्क्रीन सन म्हणजे फक्त उन्हाळ्यात युज करायची असते. तर मी सन सनस्क्रीन लावते पहिला मी यातलं काहीच करत नव्हते. ते माझं. पहिला स्किन केअर काहीच नव्हतं मी फक्त सोपनी वॉश फेस वॉश करायचा झाल त्यानंतर पावडर वगैरे असेल तर लावायच म्हण आप जो रोजचा मेकअप पावडर टिकली वगैरे झालं केस व्यवस्थित कराय झा पण आ मला डक्टरांनी सजेस्ट की तू फेस वॉश अस वापर सनस्क्रीन य े आपेसवश आप म्हर् ओप झा अस त्यानंतर म्हणजे तू बाहेर जाताना स्कारप वगैरे हा हो बोलू शकस
हो झाला. नंतर ना तू काय करायचं बघ आता आवाज येतोय
तुझा आवाज ब्रेक हा येतोय तर काय बोलत होतीस तू सन स्क्रीम नाही अजून तुझा आवाज ब्रेक होतय हा
हा फेस वॉश झाल्यानंतर र मॉइश्चरायझर वापरायचं. मॉइश्चरायजर झाल्यानंतर सनस्क्रीम- स्क्रीन डायरेक्ट सनस्क्रीनवर अप्लाय करू नको.
ओके. तर मला त्यांनी बोलले की तू सनस्क्रीन लाव आणि मग तुझी ही केअर ही कम्प्लीट आहे आणि सेम प्रोसेस तू रात्री देखील कर किंवा रा त्री सनस्क्रीन ऐवजी फक्त तू सिरम युज कर असं मला त्यांनी सांगितलेलं पण माझ्या ते थोड बच मध्ये नव्हतं कारण मी आहे आताकॉलेज लाईफ मध्ये, आणि मी आता कॉलेज करते आणि माझी स्किन देखील खूप सेन्सिटी आहे तो सो मी सिरम वगैरे युज करत नाही फक्त सनस्क्रीम वगैरे युज करते तरी माझं डेली सॉरी डेली रुटिशन आहे कि उठायचं करायचा म्हणजे एवढीच काळजी आणि कधी तर वीक मधून एकदा स्क्रब करायला सांगितलेलं आहे. आणि आईस शे मध्ये आ म्हणज आईस वॉ वॉटर असताना करते. पण एवढं सगळं करून देखील माझी स्किन म्हणजे प्रॉपर नाही आहे मग मला असं तुझ्या कडून आता समजलं ज्यावेळी तू कॉल रिसीव केलास आणि मी तुला विचारलू की अ स्किन केअर कस करू तर तू बोललीस की फक्त वरून लावल्यामुळे आपली स्किन तरोताजा किंवा फ्रेश किंवा असं म्हणजे दिसत नाही तर आपल्या आहारामध्ये देखील बदल पाहिजे म्हणजे आतून देखील ग्लो आला पाहिजे आपण बाहेरून किती जरी अशी थपी वगैरे लावली किंवा क्लीन करायचा प्रयत्न केला तरी आपलं शरीर हा आतून रिएक्ट करत असत आपण जे खातो त्याच्यावर आपली त्वचा असते. तर एकदम छान सांगितलंस म्हणजे तू बोललीस की अ म्हणजे तू हे खात जा म्हणजे संतुलित आहार घे, जस की भाजीपाला, सगळ्याचा मसालेदार अवॉइड कर, पॅकेट फूड अव्हइड कर, तू पॅकेट फूड म्हणजे तुला जर केविंगस झाला तर तू बोललीस की मखाने वगैरे खा म्हणजे त्याबद्दल देखील ती सांगितलीस की भूक लागल्यावर म्हणजे तुझं थोडक्यात म्हणणं आहे की तू निरोगी राहा. आणि निरोगी खा. तर अ तुझं म्हणजे मत पटलेलं आहे मला आणि तू अगोदर पण सांगितस की आपली पचन क्रिया देखील व्यवस्थित असते, जर तू व्यवस्थित खालीस तर तुझा चेहरा अपोआप ग्लो करेल तर तुला मी बोलते की मला पोटाचे हे वेगवेगळे विकार आहेत जस की आतवीला सूज येणे, आणि सारखं सारखं पोड दुख वगैरे असे पोटावरील चरबी वाढणे, वगैरे असे खूप रोग झालेले आहेत. तर मला त्या समजलं की मी व्यवस्थित खात नाही खात, माझ ना जेवण बाहेर होत जस की फास पुडचं तू बोललीस पॅकेट मधलं बाहेरच जे मला मिळेल ते मी खाणार घरी माझं जेवन एक टाइम सुद्धा म्हणजे एक टाइम असच होत पण तो पण टाइम जर दादा वगैरे घरी आला तर चायनीज वगैरे मी असं खात होते, तर त्यामुळे ते ऑयली वगैर खाऊन मला पिंपल्स वगैरे सेन्सिटिव्ह आणि मी पाणी जास्त पित नई कारण दिवसभर मला तहान लागत नई, आणि उन्हाळ्याच्या दिवसात पण कारण माझ घामच जात नई, कारण आताच्या युगात तू बघतेस की हार्डवेअर हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्ककड जास्त लक्ष दिलं जा त. म ते बसून काम चालू असतं त्यामुळे घाम जात नई मग पाणी देखील जात नई, तर तु मला पाणी देखील असं सांगितले कि जास्त करून तीन चार लिटर पीत जा, जेणे आणि योग्य एक्सरसाइज, योग्य व्यायाम करत जा. हे सगळं टोटल आणि स्की फक् त स्किन केअर करून उपयोगी नाही म मी तुला बोल्ले, की मी डॉक्टरकडे गेलेले मला त्यांनी सनस्क्रीन वगैर युज करायला लावली, मॉस्चरायझर वगैरे तू बोल्लिस
हा म्हणजे आता तुझी ड्राय होते ना, त्याच्यामुळे काय करायच मॉइश्चरायझर कंटिन्यू अप्लाय करायच, मॉचरायझर न आपली स्की स्किन हायड्रेट होत्या बरोबर आणि त्याच्यावर पावडर लावू शक तेस की मग सनस्क्रीन लावल्यानंतर न मी पावडर लावू शक तीस आणि सेम प्रोसेस करण्यापेक्षा तू, अ रात्री फक्त मॉय मॉचरायझर लावून झोपलीस ना तरी चालेल आणि सकाळी उठल्यानंतर न अ थंड पाण्यान तोंड धुवायच आधी आणि त्यावर काय लई अप्लाय करायच नई आणि तुला फेस पॅक काय जो बनवाय चा असेल ना, मी एक फेसपॅक सांगते. तुला अ मुलतानी माती घ्यायची, त्या कसुरी मेथी घालायचं, अ सॉरी कसुरी मेथी म्हणते कस तुरी कस कस्तुरी हळद ते सारक स्वयंपाक लक्षात राहील ग, कस्तुरी हळद थोडीशी घालायची. आणि तानी माती आणि त शी चंदन पावडर घालायच आणि रोज वॉटर घालून मिक्स करायच आणि ह्याचा लेप एक पंधरा ते वीस मिनिट कमी जास्तीत जास्त अर्धा तास लावू शकतीस तो आणि त्यानंत् तरन थंड पाण्यान वाश करायचा चेहरा, एकदम क्लीन होतोय फेशियल केल्यासारखा ग्लो येतोय. तू ट्राय करून बघ आणि मग मला कॉल कर.
ओके म्हणजे छान वाटलं तुझ्यासोबत स्किन केअर बल बद्दल बोलून खूप छान वाटलं तू खूप छान माहिती सांगितलीस, खूप छान वाटलं मी हे रोटेशन डेली ठेवीन आणि डॉक्टरांच्या मदतीला म्हणजे डॉक्टरांना पण सांगेन की माझी पण फ्रेम फ्रेंड आहे तिज पार्लर झाले प्लस ती डॉक् डॉक्टरांच्या सानिध्यात आहे आणि माझ्या डॉक्टरांनी देखील सजेशन केलेल मी सगळं यूज करेन आणि थँक्यू सो मच तू टाईम स्पेंड केलास माझ्यासोबत
थँक यू, थँंक यू तर बाय ठेवते, हो हो ठेव. हा बाय, उठा की पाच चार वाजल, ए ग भस
ओके बाय